तुम्हाला पा ब
सुप्रिया ऑंटी गेली म्हटलं.
नाही नाही ना तच्या का पाय
हा हा हा कोणशी बोलू राहिल्या त्या?
हो
हॅलो
हॅलो
हॅलो
कर ग पेपर चेक करून घेणा.
झाले ना पेपर चेक करून.
कोणाला किती मार्क ये मग? कोणाला किती मार्क्स आहे?
हा मग असे मार्क्स नस्त सांगायचे आता संध्याकाळी क्लास होईल ना. तेव्हा सांगेल मी हा तू कुठे जाणार आहे क्लास ला जाणार तू? क्लास ला जाणार आहे तू क्लास क्लासला सुट्टी ना रताळ्या.
नाही.
काय नाही काय मग मी इतक्याच सांगत होते मला क्लासला पण सुट्टी दिली वाटते.
रियल आहे.
हम्म हा आहे म जा क्लासला
हम्म मग सांग किती?
काय सांगू किती?
हा ब
मार्क्स
काय कागद
काय?
हॅलो
हा ना घर लाग राहिल. अ तू पेपर दे पेपर दे कोणते पेपर काय माहिती
कोण
हॅलो हा हा काय ग काय चाललंय मग काय म्हणत पाहूस पाणी ह हॅलो
पाऊस पाणी काही थांबायचं नाव नाही घेत
कपडे वाळत हे का
ह् कपडे ना नाही वाळत ना बाई कपडे आमचं वॉशिंग मशीन खराब झालंय आम्हाला नवीन घ्यायचंय आता
हा का बुक केला का मग रेट वरचा घ्याबर का
हा आम्ही आता नाही आ आता आम्ही ऍप्लिकेशन केलंय बघू आता ते कधी
हो
येतो काय
तथं बंद झालं सुप्रिया चालूय ना
लोक असली का असं शिकवलय मी तुम्हाला वा वा वा चूप बस ना अस लिता का पण
काय माहिती माहितीमुळे हा तेव ये सग ये तो क बोलतो
हम् झालं क लिहून देवी देवीच
नाही ग काचं काय लिहिले फक्त ते चटकुन ठेवले
हम्म मगत्याला कधी मुहर्तलागला आता
तिला तेस म्हणते आता काही का लिटरेचरच आहे का
पटपट लिहून काढल ते
हा अलील त इ चिती मदी कुड ल बखरे खरस
मला वाटलं हो ते असं साईडला चिटकवायचंय आणि त्याच्या पुढं लियचंय बाकीच
त्यास् गी नॉटवररला यायचंय ना ग शतल
हा ना मला वाटलं असं
मग तेचिके नोट चटकवायचं काय येत तस ना ग देवांशी फादर म ब कापल्या मनानी लयच
हा आपलं म्ह कस याच्यावर करा ना सर्च पटकन मोबाईल वरून द्यान दिले ना
आयता म मोबाईल तत कानल लावेल हे
मग जाऊ देे आता आजचे दिवस संध्याकाळी द्यावा न त्यालायला
हम्
सुप्रियाँटनी म्हणाला फोन लावला
गायत्री लावला होता ते लागत नाहीती फोन लाग
हम् हम् हम मी तर सांगते माझ्या हेच्यावर ना फोन करा तिला.
कोणाला तो आता आमच्या आपल्या आपल्याचाच दोन चार फोन करून टाक. जेवढे लागतील तेवढे सुप्रियाला गरंत तू सुप्रिया तिला कर होतय ना तुम दहा मिनट. हा मग मग चलं महि मध्ये चालल व्हाय. किती नीट चालं ना आता हा लागला तिला म्हंटलं आपल्या आपल्यातच करून घ्या दोन तीन दिवसात तीस आ तीस फोन आहे ना आपल्या आपल्यातच करून घ्या काही नाही नऊ दहा कित तो लागत नाही.
तीस का सव्वीस.
तीस तीस पूरं करून घ्यायचं ना ते आता हम्म
तुम्ही तमला तुमच्या याला सव्वीस आहे ना?
अगं मग त्यांनी सांगितलं अ सव्वीस कॉल झाले का मग तुम्हाला नवीन टास्क येईल असं. सव्वीस तारखेपर्यंत सव्वीस कॉल ऍटलिस्ट - -
झालं पाहिजे सव्वीस कॉल अस ह हम्म.
हा.
हम् हम् काय उघड ना!
मात आहे ना आपल्या आपल्यात जेव्हा लागत आहे ना तेवर आपल्या आपल्यात करून घेऊ परत फोन लॉक कोण जाते.
हा आहे ना आ करून आपल्या आपल्या याच्यामध्ये ना होतील तर करावच लागतील आता ते. हा कुठं? हा हा हा हा
आपल्या आपल्या तच जेवढे लागतील ना तेवढे करून घेऊ. परत लॉक होवून जाईल तीस कॉल ह.
हा हा.
आता किती झाले तुझे वीस झाले का?
आता माझे वीस एकवीसावा असेल हा.
आता मी करतो तुझ्यावर तुझ्या याच्यावर
हम् किती झाले तुमचे पंचवीस झाले?
हम्म. नाही आता सुप्रियाच झाला गायत्रीच झाला आता तुझा
हम्म हम्म हम्.
ह का तस झालं नाही झालं ना?
काय?
कोण?
नाही ना माझा नाही झाला वाटत.
नाही झालं का?
किती सुप्रिया ऑंटीला केला तेव्हा विसावा होता माझ्या मते वीस झाले वीस फक्त. वीस झाले मग पुढचे आले आता पंचवीस श्लोक चिटर काखाय हट्
किती पैसे आले कोणा कोणाला किती किती काय करतील त्या वंशि
कोणाला किती पैशे आले?
अडीच हजार रूपये आले काांचीला. हा ना तेच म्हणत तिन
ह् अरे बापरे.
त लाडी चाली आपल्याला शंभर रुपये आले. तुला येतील थंडू जास्त म हा मला काही दोनशे दीडशे रूप बरोबर दीडशे दोनशे रुपये आले म्हंटलं.
अजून नाही आले का पुढ म
ह्याच अजून तेवढेच
तेवढच आहे मग कधी येतील ते
हम्म काही नाही ते आता कधी येते.
ह त्यांना किती आल ते पहिल्या टास्कचे विचारलं होत का?
कोणाला?
मग झालं की त्यांना पाचशे
हा सहाशे मध्ये गायत्री ना सहाशे रुपयली
हा ग
हम
तुमची का एवढी एवढी कमी
का माहिती आता आमच्या चार सुरुवातीच्या दोन-तीन कॉलचे झाले असतील.
मग नंतरचे कॉल कुठे गेले?
म ते तेग धरते ना ग रोहितथ कड सुरुवातीचे दोन तीन कॉल केले नंतर किती दिवसांनी मग एकाच दिवशी एवढे कॉल केले नाही का?
तिचे माग सांगून न का माझ्या आणि तिचे
ह देवीला तिच्या मार्ग सांगू नका.
देवीला देवीला थर्टीच मार्क आहे.
हम् नणे शोकुला नणे शोकुला.
ह. शोकीला शोकीिला पण थर्टीच तेवढीच आहे.
ह
त बघ जना आचुराहिल.
का बरं?
येड झाल ते
हा नंग झालं कालड तुम्हाला वाटत नंग झालं
नाही नाही नंगर तच नाचू राहिल चुकीचे मार्क सांगितले ना म्हणून त्याला लय आनंद झाला.
ह किती?
देवीचे म्हणून मी म्हणते मी सांगूनो.
देवीला अठविस आहे ना.
नाही ना.
मग किती आहे?
हो तिला संध्याकाळी सांगते ना मी
हा बज दे म त हा हम्म हे काय आले ह एक मार्क वाढवून हा थर्टी वन केजी थर्टी वन केजी
काय चालू यांचां?
काही रिकामी उद्योग चालत कर नास बाईच्या ते बाईचं पाऊज घेऊन पळालं पाहिे
श्लोक श्लोक द्या लवकर पाऊस द तिचं पाऊस पाऊच मास्क पडला ा मार् अजून का अजून का ऑर्डरला थर्टी वन झाली मग आता ह हा हा ह नाही का सगळत जास्त हातीश्रीय ह मला पण थर्टि आ थटी थटी तुला याला पण थर्टीस तुला ब तुम्हाला दोघांना कोण कोण गेल होत ग व्हय ह लय द्रूप पाक तुम्ही मार दोघं लांब लांब बसले तरी तेवढेच मार्क पडले का हा हा काय गेला सपलाका? अग तुझ एवढंच आहे. म न ग